हा वरला हो तम
हो चाललंय मग स्यपाकच करायलाग म्हणजे बाकीचं सगळं आवडलंय आज शेंगोळ्याचं कालवंत करूया आपण तलं
कशाच
शेंगोडी शेंगोड
शेंगोळ र हा हा कसं करायचं असते हो ते मला काय माहतच नाही सांगता का रेसिपी
मला पण काही माहत नव्हतं आज ताईंना फोन केलता ग नाही मेघा ताईंना मग मी विचारलं काय करणार आहे आज विशेष सॅटरडेस मुलांची ण हाड्या असतोय तर मग त्या म्हंटल्या अ करणार म मग मला पण नाही आवडतय गो शरच कालग आमच्या घरात कोण खात नाहीये मग सकाळचं जरा भाजी वगैरे आमती पण आहे डाळीची मग आईना म्हणून आपल्या दोघींना शेंगोड्याचं कालून करअर
हा हा
म्हणून मग म्हणला त शेवया करूया
अ ह तसं करताय
हा अ आपण हला नॉन व्हेज ला मसाला करतोय क नाही का नातो म तो आलं लसूण खोगरं तर आता तीळ जरा फिरग द्यायची हे सगळं घ्यायचं आणि नॉन व्हेज ला मसाला करतोय ते पेस्ट करायची त्या बारीक एकदम ग्रे ग्रे त्याची पेस्ट करून घ्यायची आणि शेंगोळ्यासाठी बेसन पीठ घ्यायचं
हा.
हा त्यामध्ये मग जरा आपलं लाल तिखट, मीठ आणि हळद घायची आणि एकदम घट्ट मळायचं.
हा हा हा
हा आणि मग ते घट्ट माहि नंतर त्याचा आपल्या छोट्या छोट्या शेंगोळ्या ट पओळून घ्यायचं म्हणजे असं एकदम बारीक कोोळायच झाड पण नाही ओढायच्या कारण ते शिजताना आणि थुकतत ना त्यात हे होन
हा हा हा
बारीक एकदम करून घ्यायच्या नंतर मग ते मसाला बारीक आपण भाजून घेतलाय नॉनव्हेज साठी लागतोय तो मसाला तो बांरीक केलेलां हां मंग ते कायं करायचं नं परंत हे करायंला एक तांट एक पाहिलं घ्यायचं त्यांमध्यें तेल टाकायचं हेलां कसं तेल कट आलं कि दिसायलां पणं छान दिसतं. आणि खांवा असं पणं वाटते जरां मंग तीनं चमचे तेल घालायचं.
हां. हां.
आणि आपणं हां आणि आपणं बारीक केलेलां मसांला घालायचां. ते नां ते केलेलां आणि चांगला केलेलां तेल सुट्टेपर्यंत भाजूंन घ्यायचंय.
भाजूंन घ्यांयचां.
हां तो मसांला त्यांत मंग परंत हळंद तिखंट म्हंणजे आतां आपणं त्यांमध्यें पणं तिखंट घातलंय नां त्यां पीठांमध्यें शेंगोळ्याच्यां पीठांमध्यें त्यां त्यांच्या अंदाजानेचं त्यांमध्यें हे घालायचं तिखंट घालायचं. अ धने जिरे पावडरं गरमं मसांला कुठल्यां पणं कंपनीचां चालतोयं गरमं मसांला ते घालायचं आणि गरमं पाणी घालायचं.
गरमं गारं नाहीं घालायचं.
हां गारं नाहीं घालायचं. गरमं पाणी घालायचं.
हां. हां.
आणि त्यांला चांगली उकळी येऊनं द्यायची दहा पंधरा मिनिटं ठेवायचं ते. आणि इकडं मंग तोपर्यंत कायं करायचं शेंगोळ्यांला पीठ मळलेलं असतें नां आपणं त्यांचं मंग एक फळकूंट घ्यायचं किंवा तांट घ्यायचं ते उलटं ठेवायचं तांट त्यांच्यावर त्यां पीठाचं शेंगोळ्यां करूंन घ्यांयच्यां. आणि जरी सांगा शेंगगोळ्यां नको असल्यां तुम्हांला तरं आपणं थापी वड्यां कसं करतों कां नाहीं तसं ते लाटल्यां तरी चांलतायेतं आणि वडयां टाईप करायचं ते.
हां हां हां वड्यांचे आमटी सारखं खाबे वडी.
हां मंग ते वडीची आमटी त्यांला म्हणायचं साधंन वडी. ते पणं छान लागते हां आणि मंग ह्या वळलेल्यां शेंगोळ्यां त्यां ह्यालां उकळी आली की नाहीं रश्यालां त्यांच्या उकळी टांकायच्यां त्यां शेंगोळ्यां.
हां हां म्हणजे थोडक्यां रश्यांची आमटी केल्यांसारखं करायचं.
हां करायचं आणि त्यांत ह्या शेंगोळ्यां घालायच्यां एकदंम छान ते मलां पणं लंय आवडते अगं खरं कसं आमच्यां घरांत कोणं खायचं नाहीं शेंगोळ्यां.
अ आमच्यांत आवडतं आम्हीं कधीं तरं कधीं तरं करतोयं म्हंणजे तुमची कायं पद्धतं वेगळी आहे कायं बंघू. कायं म्हणतं आम्हीं पणं परवाचं केलेलं.
होयं कायं लग्नं झाल्यांपासून आल्यां कां इकडं आतां दहा वर्ष झांले लग्नांला आंज पहिल्यांदा शेंगोळ्यां कांलवन करांले.
होयं म्हंणजे तुमच्यां साईडलां असतंय नां. हां तुमच्यां साईड लां असतीलं नां भरंपूर.
असतं हां मंग मलां हेले आवडतंय गं असलं आदनवडीचं मोजकाचं कालवणं. मम्मींदचं पडलाचं गेले की नाहीं मे महिन्यांत मी ते नॉनव्हेज वगैरें कायं करायलां सांगत नाहीं तसं. ते मोदकाचं कालवणं आदनवडीचं कालवणं डाळं कांदा वगैरें
हां. हां.
मटकीचां डाळींचा डाळं कांदा तो लंय छान लागतं हां काळयां कलर आहे.
आमच्यातं पणं त्यांनी आमच्यां सासूबाईनां त्यां साईड असल्यांमुळे सगळें ठिकाणचे पदार्थ भरंपूर होतातं. मी पणं कधी खाल्ले नव्हते मी कसं इथलीचं प्रॉपर असल्यां मुळे आमच्यां इथ असं इकडं असलं कायं बनवंत नाहीं. नाहीतं नां त्यांमुळे मलां ते सगळं नवीणं आहे आणि चां म्हणजे टेस्टं चांगली लागतांत खाऊ वाटतं आपल्यांला असं कायं हां.
केल्यांमुळे नक्कीचां दाळखांदा तरं एवढां छान लागतोयं की नाहीं.
होयं
खरं आमच्यांत मटकीची डाळं पणं आम्हीं आणतं नाहीं बघां असलंय.
होय कधी तर चेंज म्हणून कधी तर चालते ना. आता ते आम्ही पण कस कधी तर सारखं तेच. तेस खऊन कंटायला कि जरा कधी तर.
सारख्याच भाज्या दौडक फ्लॉवर भिंडी.
करायचं मध्ये एखादा दिवस पंधरा दिवसात एकदा करतो.
तेच म्हंटल आज शेंगोळ्या करु या म्हण आज.
हा हा हम् करून बघते सांग. ते तुम्हाला कसं होत ते हा.
हा हा आणि त्या बेस.
काय नाहीवाणे निवांत आहे बघा.
ह तुझं आवरला स्वयंपाक ते?
हा आवरलं.
अ लवकर आ असलं लवकर करू म्हण सगळ्यांना फोन करायचे आहेय. हम् म्हणलं जरा झोपून उठायला पण वेळो. आ मलाच.
होय हा हा
अ झोपायलाच वेळ झाल तर त्या उटायला पण वेळ झाला त्यामुळ म्हणलं. अ म्हटलं पहिला स्वयंपाक करु या.
शाळा लवकर सुटत असेल तिचा.
होय होय आज एकला सुटक्या ना.
हा हा
हा हा आज पण घरातले सगळे बाहेर जेवायला गेलेते मी आणि पुरी जेवणार. सकाळी त्या एवढं स्वयंपाकच नव्हता सकाळी. हा मग आता संध्याकाळी सगळा स्वयंपाक करायचा होता त्यामुळे घर अस लवकर. लागलेला स्वयंपाकाला..
आज म्हटले ना मी पण काहीतरी नाश्ता. त्यात करायच पण दुपारच जेवण तस ग म्हणून मग. ह आईंच्या पुरत माझ्या पुरतं ताईंना फोन ताईंचाच फोन आलथा. मग त म्हणायच हे ज कालवण करणार आहे मग म्हटलं सां ना मला पण हे आवडत. कारण आमच्यात कधी केलं नाही म्हणलं तिकडं माहेरी गेल्यावर त मी खाते. मग करून तर बघूया मगना म्हणलं करूया काय आपल्या दोघं पुरता कर म्हटले आई.
हा हा
हम्म आणि काय म्हणतेस नाही?
काय नाही अग निवांत बसलंय निवांत म्हणजे. आता स्वयंपाक झाला मग निवांत आहे.
हा हा
पोरिनचा जरा असा अभ्यास घ्यायचा म्हणलं त्या का थोडा केल्या म्हणे आता उद्या थोडा करते.
हा उद्या काय संडे चालत स.
संडेला तर मी थोड म्हणले त्यांच्या आता बाबा बाबा सोबत खेळून घे.
हो हा हा.
हा
आणि बाकी का नाही काय म्हणतेस पुरीचा स्कूल चा. तस काय चाल अभ्यास वगैरे करतात.
हम् करतेच आ मराठीच जरा चालू आहे शिकवायला लागल्या जात मराठी
होय हा हा
म्हणजे त्यांचे कसे असते दोन म्हणजे सोमवार मंगळवार इंग्लिश बुधवार गुरुवार मॅक्स शुकुरवारी मराठी आणि स्याटरडे ला जी के जी केे आणि ड्रॉइंग असते सॅटरडे ला. असं असत डे वाईज असते हा तुमचं कस असल कस घेतय तुम्ही तुम्ही पण सिनियर ला शिकवताय ना,
पिरियड घ्यायलाच लागतोय कारण अभ्यास आमचा भरपूर आहे ग.
म्हणजे रोज कसं घ्यायचं.
मग रोज एक एक तास घ्यायचा गणित, हिंदी, मराठी, इंग्लिश, मग कस करते मी लंच ला पण अस त एक तीस मिनिट असतातच. मग मराठी इंग्लिश आणि गणित असं घेते.
रोज घ्यायच व्हयं.
हो हो.
हो मग ते मुलांना रोज एवढ् दप्तर वज घेऊन यायच अस होत नाही.
नाही पुस्तकं वगैरे स्कूलमध्येच ठेवून घेतल्यात फक्त वह्या च घरी देतोय ना आम्ही
तसं करताय व्हयं हा हा हा मग ते पुस्तक आणि वह्या दोन्ही पण वज होत ना त्यामुळे ते मी ते देवाय सुरू केले.
ठेवन घेतल्यात श स्कूल मध्ये
हा हा.
वोवेल्स पण आहेत ग वोवेल्स आहे दीस दॅट त्याचा वापर करायचा.
अ ह त्यांना पण हाये की तस ते वापर ते करायच. ह
ह बॅकवर्ड नंबर वगैरे
हो हो आहे आताच्या मुलांना लई अभ्यासात
शब्द तीन अक्षरी शब्द आहेत.
हो.
हम्म चौदा खडी चौदा खडी
आहे कि चौदाथडी पण आहे.
आहे का हा हा. दिवाळी झाल्यानंतर त्यांना शिकवणार असतील का सुरू केलेय चौदाखडी शिकवायला.
चौदा खडी म्हणजे ते अ आई च ना.
नाही नाही त मूळ ऍक्शन झाली ग चौदाखडी म्हणजे क ला काना का क ला पहिली विलटी कि
तेव्हयं ते नाही तसलं अजून चालू झालं. ते आहे त्यांना पोरशनला आता हा. ते आता आहे काय ना पोर्शनला म्हणजे बुक मध्ये बघितलं ते आहे पण आता काय अजून नाही अजून ते हेच चालू आहे.
हा मग काय दिवाळी झाल्यावर त्यांना घेतील असं करतील.
हा दिवाळी झाल्यानंतर
हम् मग मुलांना आ मला आता शिकवाय लागते ग ते पण आणि वाक्य आणि त्याच्यावरची
आता त्यांना आता कनी हे शिकवणार आहे म्हणजे वाचायला एक अक्षरी अस आहे का नाही क, र. च, ल असलं.
हा हा म्हणज दोन अक्षर शब्द बीना काना मात्र असे.
हा तसल तसलं आता म्हणजे अजून ते काही शिकवलं नाही म्हणज ते आता ते पोरशांना दिसते त्यांना आता क ज्ञानेश्वर पर्यंतच घ्यायला लागल्यात. आ हा.
हा हा मग मेन अक्षर ओळखतात ना पोरींना हा हा.
वाचायला लावल तर ते वाचतात त्या म्हणजे हा त्यांना बुक आहे ना त्या बुक मध मी त्यांना नुसत ह मी त्यांना जरा वाचायला लावल क नाही कळतात म्हणजे कसं त म्हणत त्या कला काना का म्हणजे क क कमळ र र रवी असं बसतात म तसं वाटायचं. कर असं मी जरा शिकवल्या.
आपण कशी ब तस तर आतापासून जरा सराव घेतला क नाही. परण कोोराना कस सवयत त्या शाळेत कसं शिकवत समत
हा.
र र र असं वाटतेोरी ह असं शिकवायचं आपण जरा घरात त्याचा सराव घ्यायचा. ह ह. घ आता म्हणायचं मग ते वाचताना त्यांना शब्द ते सोप्पं जातल.
हा हा तसच घेणार आहे आता
हा हा. आणि काय म्हणतेस चाल.
काय वा तेच म्हणलं ज तुमचं हा.
हा हा हा बोलची.
तेच नाही आता म्हटलं त जरा तुमच्याकड जरा गाडन घयं तु मी पण सिनिरला शवतता या पण सिनियरला आहे.
हा हा हा.
अ काय तर म्हणजे अस प्रॉब्लेम आला. की तुम्हाला विचारत जाईल जा सांगत जावा.
हा हा चालतय चालतय विचार विचार हम् चालय ठीक आहे का?
हा ठेवा ठेवा.